हॅलो हो हो येतोय
चालेल चालेल
चांगा बोल
कुठल्या विषयावर बोलायचं कोण आता
हमछ अंध श्रद्धा श्रद्धा तो टॉपिक ठ्याला करायचा
चालेल ठीक आहे मग तू बोलला आता तुझे विचार
हम्म माझे विचार म्हणजे मी अंधश्रद्धा वगैरे हे असलं म्हणजे मानतच नाही म्ह महत्त्वाचं म्हणजे
बरोबर आहे
हम्म श्रद्धा म्हणजे मी जास्त म्हणजे स्वामींवरती जास्त श्रद्धा ठेवते स्वामीच म्हणे सगळ सेवा वगैरे करते
हा स्वामी असू दे कुठ कुठलाही देव असू दे किंवा कुठल्या बाबा -कोणाला काही आवडत तसल ते, पण त्याच्यावर श्रद्धा असावी ते श्रद्धा म्हणजे का असं तेच्यात आपलेच विचार असतात आपल्याच विचारांचा तो आरसा असतो. कि ते आपल्याना पुढे नेण्यास मदत करतात हा.
हा पण मग आपण ह्या देवापशी हे मागितलं ते मागितलं ते आपल्याला थोडी नक्कीच भेटणाराय आपण स्वतः कष्ट करून किंवा मेहनत करूनच आपण ते प्राप्त तो करतो असं पण आहे ना की म्हणजे देव म्हणत नाही तू माझ्यापाशी बसून मला हे मागितलं मी लगेच दिला. असं तर नाहीये ना
हा..
बाकी अंधश्रद्धा म्हण
अंधश्रद्धा म्हणजे -अंधश्रद्धा म्हणजे काय म्हणून बोलते आता -अजूनही म्हणजे अगदी मी गेल्या वर्षी पण ते वाचलेलं अ पुण्यात कुठ तरी काही मुलं होत नाही म्हणून त्या मुलांचा बळी वगैरे देतात.. म्हणजे हे प्रकार खुप पूर्वीपासून पूर्वी व्हायचे म्हणजे लहानपणी वगैरे वाचायचे पण अजूनही आप आपला समाज बदलत नाहीये अजूनही तेच चाललेला असतो. आणि हा आणि जेव्हा एखादा अस प्रकार होतो त्यावेेळेला हा मग ते मोर्चे काढतात किंवा एखादे मीडिया सोशल मीडियामध्ये त्याच एवढं गाजावाजाव होतो एवढ सगळं होत हा आणि परत एखाद महिना झाला की पुन्हा ते सगळं शांत.. पुन्हा एखादा बाबा निर्माण झाला की परत त्याच्याकडे सगळी लोक जायला तयार त्याच वेळेला का नाही त्यांना परत बाहेर काढत लगेच आणि हे म्हणजे बंदच करायच काय ए काय नाही हे थो का नाहीये आता मी हम्म ह काही वेळा -अंधश्रद्धा निर्मूलेच्या समितीमध्ये वगैरे पण जाते म्हणजे असं काही त्यांचे अ.. काही त्यांचे अ लेक्चर असतात. काही विषय मांडतात. ती लोक तर मला खरंच त्या लोकांचे कधी कधी विचार खूप आवडतात. नरेंद्र दाभोळकरांचं वगैरे मग ती अ ती लोक करतील तर अजिबातच नाही म्हणून अगदी संकष्टी वगैरे असं- - पण ते नॉन व्हेज वगैरे खातात ठीक हाय पण - - प्रत्येकाच्या मानण्यावर हाय कि त्या लोकांचं काय हा-हा. कि चंद्रावर जाऊन लोक तिथून माती घेऊन आली आणि चंद्रावर यान जातात ना तुम्ही त्या चंद्राचं ते प्रत्येकाच्या मान्यवर आहे समजा ते असं नाहीये. पण आपण -आपण जरी तेवढं त्यांच्या इतपत जरी ना नास्तिक म्ह बोलवलं नाही झालं म्हणजे त्याप्रमाणे आपण नाही वागलो
नास्तिक म्हणण्यापेक्षा की त्यांचे विचार वेगळे आहेत त्यांना ते नाही पटताइत हा ते उपास तापास वगैरे हा हे नाही पटत दाय काही लोकांना पटत, पण त्यांच्या- त्यांच्या पिरिने ते जात असतात.
जात
हा पण ते बघा प्रत्येक जर अस काय कुठे घडत असलं ना तर ते प्रत्येक गोष्टीत ते चॅलेंज देतात ना आम्ही असं करतोय म्हणून. म... हा.. की म्हणजे प्रयत्न करतात की -अंधश्रद्धा कमी व्हावी म्हणून.
कमी झाल- आणि मग ते जरी कमी झालं, तर म ती लोकं मोर्चा वगैरे काढतात पण म तेंच ते तात्पुर रत करतात पुढं त्याच्यावरती काहीच करत नाही. म्हणजे असं - - ते बंद होण्यासाठी कायमच बंद होण्यासाठी लोक - - काहीच करत नाहीत. तेवढ्या तात्पुरत ते मोर्चा काढणार हे करणार ते करणार. ह.
तेवढ्यासाठीच एखाद म्हणून ब एखाद्या मुलांचा बळी वगैरे गेला की तेवढ्यासाठी मीडियावर एवढं - - वार उठलं जात काही घटना असू दे किंवा आता एक दोन - - चार महिन्यापूर्वी पण त्या बाबा लोकांचे आली प्रकरण दोन तीन बाहेर. ते जरी सगळं झालं. तरी तेवढ्या पुर - - त मग ते चौकशी चालू आहे. सीबीआय च चालू आहे. चालू कि ते पुन्हा ते दाबलं जात. दोन महिने गेलं की परत आपल्याला पण वेळ नसतो. त्याच्या बघाला आणि मग ते परत सुरळी तसे तसं होऊन जात मग त्या लोकांना पुढं शिक्षा होते. त्यांच काय होते. काय नाही. ते काही नाही पुन्हा दुसरे बाबा लोक तयार होतात. आणि हे आप - - ल्या इंडियामध्ये हे जास्त चालतयं सगळ्यांपेक्षा - -
सगळ्यात इंडियामध्ये जास्त चालत बाकी नाही कुठे - -
कस त्यांना एक समाज पण असा आहे. की जाऊ दे चला हा म्हणजे, आपल्या मनाला जरी पडत जरा उद्या मी आहे. मी सुशिक्षित हाय. पण जर काय ते माझ्या मनाला जरी नसलं पटलं तरी, पण अजून चार लोक जातात - - म्हणून आपण पण जाऊया हा ही लोक अशा ह्याला बस - - तातना म्हणून चला आपण पण जाऊन त्यां - - विचार ऐकुया काहीतरी म्हणा हा काही - - ठिकाणी का होतं ठीक आहे काही लोक देतात प्रवचन वगैरे तर - - पुराण काळातल्या गोष्टी समजतात. किंवा काही त लोक दाखले देतात हा, काही कथा सांगतात. त्याच्याने ज्ञान पण वाढतयं, म्हणजे कुठलंही जर - - असं काही प्रबोधन ज्याला बोलतो आपण जे प्रबोधन वगैरे ते लोक दे - - तात. त्याच्यातून नॉलेज पण वाढते आपलं जनरल नॉलेज पण वाढतं असं नाही आहे. पण माणस. म मला वाटतं आपण आपल्या शिक्षणाला आणि आपली जी विचारबुद्धी आहे. त्याच्यानुसार कितपत विश्वास ठेवावा आणि कितपत. आपण त्यांच्या सोबत जावं हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. त्यांचा आपले विचारांवर आपलाच. पगडा असावा आपल्या श्रद्धेवर त्याच्यासाठी दुसऱ्यांनी आपल्याला काहीतरी सांगून. त्यांचा पगड आपल्या डोक्यावर नस वा आणि मग ते त्यांच्या प्र्रमाणे आपल्याला यूज करत असतात.
स्वतः विचार कराव आपण कोणत्या चालीन चाललं पाहिजे कोणाचं केवढं ऐकलं पाहिजे. महत्त्वाचा म्हणजे अंधश्रद्धावर विश्वास ठेवला पाहिजे नाही ठेवला.
नाही ठेवला पाहिजे आताच्या ह्याच्यात अंधश्रद्धेवर विश्वास.
नाहीईच.
मग अरे आपण आपण जर अभ्यास केला तर. ण पास आपण जर माणूस करत बसतो की नाही मी पास होणार मी पास होणार. एखाद्या बाबाकडे जाऊन बघतो याचा एकत राहतो त्याचा ऐकत राहतो असं झालं तर आपण पास. होणारह नाही होणारहत आपण.
आपण जर अभ्यास केला आपण जर डोकं लावल तरच आप. पण पासून तो बाबा येऊन आपल्याला
किंवा एखाद्याला समस्या असली काय पैशांच अस ल्या कोणी सांगितलंे बा मा माझ हे काम हो हे काम हो त्या्याकडे आपण गेलो म्हणून ते आपल्या घरात पैशांचा पाऊस नाही पडणार आहे ते त्यासाठी आपल्याना कष्टही करायलाच लाग
करावेच ना आपण कष्ट केलं तरच पैसा येणार आणि तरच. ती पुढ गोष्ट होणारी.
आपण जर कष्ट केलं तर. आपल्या मग ते पैसे येणार आणि आपण नाही काय केलं तर काय मिळणार आहे आपल्याला. मग उलटा आपल्या जवळच्या आहे ते पैसा जातोय अशा ह्याच्यामध्ये.
हा आपण त्या बाबांना पैसे देऊन देऊन आपण लॉसमध्येच.
आता माझ्या म्हणजे माझ्या. ओळखीच्या बोला क म्हणजे चुलत आत्या वगैरे आईच्या वगैरे असे मी बघितल्या. तिथे बाहिनी म्हणजे अगदी. लाखो रुपये वळ बाबांच्या लोकांच्या व हे केलं. तेवढे एवढे पैसे मागितले दे काय. शांती करण्यासाठी नाहीतर काय सांगितलं घराचं असं. ग्रह आहे एवढ्या आधीर गेलेले असतात ना अक्षेश पूर्ण बर्बद जरी रस्त्यावर आले. तरी पर. स्ि सुधारणा नाहीचय काय किंवा आजार पण असतो एखाद्या घरात खूप आजार असत. डॉक्टरडे जाऊन पण टाकात मग काय. करा समजत ना अशा वेळी पण जर कोुणी सांितलं नाही बाबा अस जा बाबा. आहेत काय तरी लोक जातात आराम मग तू शिक्षित लोक. जातात.
तर ते बाबा थोडेसे काही आजार वगैरे बरा करणारे शेवटी जो आजारी माणूस असेल. त्याच्यावरती असणार त्यान किती ताकद धरायची काय धरायची.
हे कुठतरी हे बंद व्हायला पाहिजे. वाट म्हणजे कधीतरी जर मी काय वाचल किंवा. टीव्हीवर न्यूज बघितली. पेपरला बघितलं काय आहे मग मन एकदम फन्न होऊन जात. सोशल मीडियावरर बघत ना. म म्हण म्हणजे असं वाटतं की अरे पाच मिनिट तर की ोकंच. ब वाटत क अजूनही असं चालते कधी आपला देश सुधारणार आणि कधी हे सगळं बंद होणार.
आणि हया सगळ्या गोष्टी इंटरनेट मुळ जास्त पसरवत चालयांत पहिल्यांदा इंटरनेट सोशल मीडिया असं हा पहिल्यांदा असं पब्लिसिटी वैगरे काही नव्हत त्यामुळे पहिल्या हया गोष्टी आश घडायचाच नाहीत
नाही नाही घडायचं पण माऊट टू माऊट पब्लिसिटी व्हाय पण ते प्रत्येकाच कस होत हा गावातून त्या गावात इकडे तिकडे एवढी आता जे सोशल मीडिया मुळ जी अ फैलावते जोरत तसं नव्हतं हळूहळू पसरत होत.
हा म्हणजे ते व्हडिओज वगैरे म्हणजे ए आय मुळ हा ए आय मुळ सग इकडं महेंजे ते इंटरनेट वगैरे खूप फास्ट
हा म्हणजे त्याचा एआयचा आपल्याला फायदा होतोय पण नुकसान पण होतोय. दोन्ही मूळे होत तस मला तर वाटं म्हणून तर मी बोलते नाही मी माणसाांनी श्रद्धा ठेवावी अंधश्रद्धा नुकोय
अहंदच
सध्या हा श्रद्धा ठेवून एखाद्या कुठे आपल्या कामावर साध्या ठेवून आपण आपलं जर केलं तर व्यवस्थित होत सगळं
त्या भुवा बाजींना अजिबात बळी नाही पडायला पाहिजे
अजिबात नाही पडायला पाहिजे मग स्वतःच मानसिक हे पण संतुलन पण बिघडणार. आणि व्यवहारिक पण बिघडणार.
ऊन जाते नुकसान दोन्ही कडून होतं
हो तेच ना नुकसान दोन्हीकडे होणार त्यामुळे माणसानं श्रद्धा मनात ठेवावी.
बरोबर.
हम्.
चालेल ते दोघींचे पण विचार जुळतात छान वाटला ऐकून. पुन्हा वेळ भेटला तर नक्कीच बोल ओके ओके थँक्यू
बाय.